हॅलो हा माझी वॉइस क्लिअर आहे तुम्हाला.
हॅलो
हा माझी वॉइस क्लिअर आहे का तुम्हाला
हो हो
हा तर मला असं विचारायचं होत आपली मागच्यावेळी चिकनची रेसिपी मटन ची रेसिपी तुम्ही एवढी चांगली सांगितली तर मला ना आता चिकनची रेसिपी हवीय
चिकन मध्ये तुल चिकन फ्रायची सांगू का
हा चिकन फ्राय सांगा की
हू
चिकन फ्रायला आपण मटन मागच्या वेळेस कस शिट्याच त्याच्या पाण्यात शिजवून घेऊन नंतर तर त्याला हे केलं होतं आपण
हा
आ कुकरला लावल होत तसं मटण फ्रायला नाही करत आपण मटन फ्रायला काय करायचं तर मटण फ्रायला त्याच्यातच टाकायचं हळद हा चिकन फ्रायला त्याच्यातच हे टाकायचं
काय टाकायचं
हळद टाकायची एक चमचा
हा
एक बारका चमचा हळद टाकायची
हा
मीठ चवीनुसार टाकायचं थोडस तेल टाकायचं एक चमचाभर तेल टाकायचं त्याच्यात तेल टाकून मग ते अ थोड्या वेळ ठेवायचं तसच त्याला थोड गरम मसाला वगैरे लावायचा मिक्स करायचं आणि तसच थोडा वेळ ठेवायचं एक दहा पंधरा मिनटं अन् नंतरन मग त्याच्यात एक ग्लास भर पाणी टाकायचं काही याच्यात आपल्याला जास्त पाणी नाही टाकायचं कारण चिकनला पाणी भरपूर सुटतं
त्याच्यामूळ मग त्याला आपण फक्त एक ग्लास पाणी टाकायचं त्याला चिकन शिजण्यापुरतं ह्याला काय आपल्याला ग्रेव वगैरे करायची नसते त्याच्यामुळे आपल्याला जास्त पाण्याची गरज पडत नाही
म हे सगळं डायरेक्ट कुकरला तुम्ही लावू शकता एक ग्लास गरम पाणी घालून ह्याला चांगल्या तीन ते चार पाच शिट्ट्या काढायच्या
हा
आणि म ते शिजल्यानंतर मग छान कढाईमध्ये त्याची फोडणी करायला आपण डायरेक्ट कोरडे मसाले घालणार आहोत त्याच्यात
हा
याच्यात आपल्याला कुठल्याही प्रकारचं वाटण करायचं नसतय किंवा काय नाही फक्त थोडीशी आलं लसूणची पेस्ट आपण अ लागते ती पण आपण रेडीमेड करू शकतो घेऊ शकता किंवा मग. तुम्ही घरातच आलं लसुन आणि थोडीशी कोथंबीर.
थोडस एकदम बारीक टेक्सचर नाही करायचं थोडस. जाडसर मिडियम मध्ये ठेवायचं लई बारीक पण नाही. आणि लय जाड पण नाही या प्रमाणात वाटून घालायचं.
त्याला पण तसच ग्रेव्ही सारखं मसाला करायला लागतो का ओ?
नाही नाही मसाला नाही करायला लागत आपल्याला त्याला. याच्यात फक्त आपल्याला या कांदा घालायचा, मिरची घालायची. तुकडे करून दोन तुकडे करून मिरचीचे घातले तरी चालत्यात.
अच्छा.
दोन मिरच्या टाकायच्या तोडून, छान कढीपत्ता टाकायचा. कांदा टाकायचा हे सगळं लाल होसतवर तळल्यानंतर तर मग त्याच्यात थोडेसं ते आपण वाटलेलं आलं लसुन. थोडसं जाडसर वाटून घालायचं. थोडा गरम मसाला घालायचा थोडे धणेपूड घालायची आणि लाल. तिखट घालायचं. आणि मटण मसाला घालायचा हे चांगलं झाल्यानंतर. त्याच्यात मटण टाकायचे मटणचे पीस टाकायचे. आणि मग. त्याला चांगलं पाणी स हे सुटल्या तेल सुटल्यानंतर हे चट णि वापरून ना मग त्याच्यात उरलेलं पाणी आपण घालून द्यायचं आणि त्या च्यावर कुठल्याही प्रकारचं झाकण न ठेवता ते पाणी आटवून घ्यायचं आहे आपल्याला. कारण झाकण ठेवलं तर मग ते ग्रेव्ही सारखं होतं त्याला. तर त्याला आपल्याला ग्रेव्ही न करता. फ्राईड करायची जेणेकरून ते नुसत आपण उचलून खाऊ शकतो भाकरी संग. किंवा राईस राईस सोबत नाही खाता येत. फ्राईड मटन आपण जस्ट स्नॅक. क वगैरे असा खाऊ शकतो किंवा भाकरी सोबत, चपाती सोबत. पण खाऊ शकतो फक्त याला काही जास्त सग ग्रेवी किंवा हे नसल्यामुळे आपण याला भाकरी वगैरे सोबत छान स शकतो त्याला छान त्याच्यात परतून. घेऊन पाणी आठोसपर्यंत ते ठेवायचं. पूर्ण पाट पाणी आटल्यानंतर त्याला छान अ येते. टेक्स्चर छान येते आणि मग त्याला. कोथंबीर आणि थोडं पुदिनाचं पाणी वगैरे घलून तुम्ही. सर्व्ह करू शकता कसुरी मेथी घाला पुदिन्याच्या पाण्याच्या ऐवजी. कसुरी मेथी थोडीशी हातावर चोळून घालायची, कोथिंबीर घालायची.
आणि भाकरी किंवा रोटी सोबत तुम्ही ते सर्व्ह करू शकता.
पण त्याच्यासाठी आता म्हणजे मला एक रेसिपी माहिती आहे त्या पद्धतीत आपण करू शकतोय काय? तुम्ही मला सांगा.
काय?
तर बघा म्हणजे मला कसं माहितय की म्हणजे उरलेल्या आपल्या आम आमची असत्या बघा आमटी.
हम्म.
आपण आमटी बनवतो मटनची म्हणा चिकनची म्हणा उरलेली आमटी असते
हम्म.
त्या आमटीला जर आपण म्हणजे आपला राईस घेतला अ राईस म्हणजे कच्चाच तांदूळ त्याला कुकरमध्ये शिजवलं तरी चालेल ना. तशा प्रकारचा भात पण आपण करू शकतोय ना.
हो हो. करू शकता ना.
पण मग त्या रे त्याला म्हणजे असं स्पेशल असं येण्यासाठी किंवा स्पेशल लागण्यासाठी काय करावं लागेल?
आता जी आपणआमटी आता तुम्ही मला विचारले ना ती फक्त फ्राईड चिक कनची रेसिपी त्याच्यात आपल कुठल्याही प्रकारचा रस्ता वगैरे काही शिल्लक राहत नाही तुम्हाला रस् सा वगैरे करायचा असेल तर मग थोडं जास्त पाणी घालून त्याचा पाणी साइडला काढून घ्यायच आणि म त्याला मा त्र मग वाटण करून तुम्हाला त्याच्यात ते म तांदूळ घालून शिजवून घेत आहेत. त्याला छान थोडंसं वाटण घालायला लागेल वाटण आपण मागच्या वेळेस जसं मटणासाठी वाटण तयार केलेलं
हो हो.
त्या प्रमाणातच वाटण तयार करायचं आणि त्याची नुस ती तुम्ही आमटी करून हे करून नुसतं त्याची आमटी साईडला करू शकता आणि फ्राईड वेगळं करू शकता म त्या आमटीतच तुम्ही थोडंसं राईस घालून शिजवला तरी तो म छान मसाला राईस तयार होतोय आणि ते नुसता जरी खाल्ला तरी छान लागतो आणि हे चिकन तुम्ही फ्राईड चिकन रोटी किंवा भाकरीसोबत तरच अ हे सर्व करू शकता आणि त्याच्यासोबत त्याच्या बा अ सूप मध्ये जे आपण रस्सा तयार करणार उरलेला सूपमध्ये त्या सूपमध्ये रस्सा तयार करून त्यातच तांदूळ घालून तुम्ही जर मसाला राईस तयार केलात तो त्याच्यासोबत सर्व करू शकता तुम्ही.
अच्छा असं देखील करू शकतो म्हणजे.
हो असं देखील करू शकता.
म त्याप्रकारे करून ती म्हणजे ती टेस्ट तर तीच येणार ना आपल्या
हो टेस्ट तुम्ही जरा तुम्हाला तीच येणार जसं कारण चिकनच्या सूप मध्ये सगळं चिकनचा अर्क उतरलेला असतो ना म नुस तं पीसच नुसतं खाल्ल्याने तुम्हाला बिर्याणी खाल्ल्यासारखं आ बिर्याणीच तयार होते नुसतं पीस घातल्या आणि बिर्याणी तयार होते खरं खरंच त्याला त्याच्या अर्क सूपमुळे येते बिर्याणीला.
अच्छा बिर्याणीचे सूप मुळं मग आपण नुसतं सूप टाकून पण राईस तयार करू नाही शकत.
हो हो करू शकता नुसतं सूप पण त्याला चव येण्यासाठी तुम्हाला थोडे फार मस् ले ऍड करा लागतील ना नुस ज सूपमध्ये केला तर ते आणि राईस तयार होणार तो.
अच्छा पण लहान मुलांना देऊ शकतो ना आपण आळणी राईस?
हो लहान मुलांना बिना मसाल्याचा आळणी राईस देऊ शकता तुम्ही.
हा लहान मुलं म्हणजे? अ एक दोन वर्षाचे म्हणा ती लोक तिकट खात नाहीत. तर त्यांना आपण आळणी राईस देऊ शकतो.
हो पण लहान मुलांसाठी चिकनपेक्षा बेटर तुम्ही मटनच सूप. यूज करू शकता चिकन सूप. अ पेक्षा मटणचे सूप त्यांचे हाड बळकट होण्या. ते चांगला असतो लहान मुलांना.
चिकनच्या सूपमध्ये म्हणजे काय असं प्रॉब्लेम.
चिकनच सूप मध्ये एवढं म्हणजे हे नसतं जस कॅल्शियम तुम्हाला मट मटन मध्ये जास्त मिळत मटन सूप मधून कॅल्शियम जास्त हाड वाढण्यासाठी लहान मुलांची तुम्हाला कॅल्शियम त्या वेळेला चांगलं असतं ना
हो
त्याज्यामुळ त्यांना कॅल्शियमची जास्त गरज असल्यामुळे त्यांना लहानपणी ज्यादा तर.
मटन सूप द्यावे आणि मोठ. ठ झाल्यानंतर त्यांनी चिकन मध्ये प्रोटीन जास्त प्रमाणात असतात.
हो हो.
प्रोटीन्स पचायला थोडे जड असतात ना त्याच्यामुं. तर प्रोटीन्स थोडं मोठं झाल्यानंतर मग चिकन सूप देणं योग्य ठरतं.
अच्छा चालेल.
हम्म तू चिकन सूप मध ना‌. म्हडाव त्या प्रमाणात कल्शियम नाही मिळत जेवढ मठ नात कॅल्शियम असतं.
अच्छा म्हणजे चिकनपेक्षा जास्त मटण हे कधीही चांग.
टण सूप चांगल. चिकन सूप पाहिजे हा लहान मुलाच. मोठ्यांना तुम्ही देऊ शकता चिकन मटन दोन्हीसुद्धा.
हा त्या पद्धतीत मला थोडं विचारायचं ते. की हा बाबा मोठ्यांना देऊ शकत का?
नाही लहान मुलं असतील तर हो लहान मुलांना तुम्ही. नुसतं सूप मध्ये राईस फ्राईड करून दिला तरी छान तरी. खाऊ शकतात त्याच्यात कुठल्याही प्रकारचा तिखट मसाला न घालता. फक्त थोडस आल्या लसूण वगैरेची पेस्ट त्याची फोडणी देऊन थोडस.
हा.
त्याच्यात थोड धणे पूड वगैरे घातली तर त्याला छान चव येते जास्त. तर तिखट म्हणजे तिखट अजिबातच खात नसतील तर थोडे धने वची पूड वगैरे घालून त्याला छान चव ते म ते खावतात लहान मुलं आवडीनं
अच्छा ठीक आहे मी नक्की ट्राय करेल आणि तुम्हाला सांगेल की कशी वाटली रेसिपी
ठीक आहे ठीक आहे ओके
ठीक आहे चालेल ठेवते
हा